हॅलो हां बोल ना काय नही ब आ ता आवरून जेवून घरातली भांडी वगैरे घासून पडलेले
निवांत आवर हां
तू काय करतेस?
तेच मी हाय कामावरती म्हणलं आता बघूया काय कराय लागल्यास फोन करून, जरा विचारूया म्हटलं काय काय केलेस जेवलो बघ तू?
हो मी पण जेवले बघ
हॅलो हां हा बोल की
तेच म्हणलं ग परवा कुणी कड गेलेलीस गावकड काय करायला गेलेलीस?
गावी गेलतो बघ मधी आता वास्तुक होती आमच्या इथं नवीन राम मंदिर वैगरे बांधल
हां
हां कळस पण म्हणजे नवीन कळस पण दोन मंदिर आणि कळस नव्हतां आमच्या इथं
हां
हां त्या मंदिराना काळसारोपन पण झालं आणि राम मंदिरच मोठ्यानं वास्तुक पण झालं
हा
आणि दोन तीन लग्न पण लग्न पण होती, ती लग्न पण करून आलो भावकीतली
हां हे बरं केलीस सगळं एकदमच होतं तुमचं म्हंटल्यावर
सगळं एकदा एक लागोपाट होत ना हे झाल की ते लाईक हे दिवसाच एक-दोन दिवसाचच मधी फरक होता फक्त
हां
त्यामुळं म्हटलं येणं जाण करण्यापेक्षा आपलं इकडे येऊन सगळं कार्यक्रम करूनच गेलेल बरं
होय बईना ते एक चांगलं झालं आणि मेन म्हणजे कसं होतंय सु तिज्या दिवसांत हाय ते बरं झालं
हो आणि सगळी सुट्टी असल्यामुळे कनी म्हणजे गावात म् पब्लिक लोक मावेना नाही एवढी माणसं भरलीत कणाय गावात
हा माहेरवासनी सगळ्या येत असतील ना
नाही कार्यक्रमच म्हणजे माहेरवासनींसाठी होता हा मोठा होता कार्यक्रम सोड भरपूर हा अ म ह्याचं मंदिर आ मंदिरचं मोठ्यानं वास्तू केलं आणि त्याथं म्हणजे ज्या सुना आहेत ना गावच्या
हा
त्यांनी अ म्हणजे घागर भरून कळशी घेऊन जातो माहिती आपण वा
हा सोहळा स
हा सुवासणीय त्यातनी सांगितलेल्या कळशा घेऊन यायला आणि माहेर वाचण्यासनी सगळ्यांना शिदोरी सांगितलेली
हा हा मग तू घेऊन गेलेलीस
हो आम्ही सगळ्यांनी घेऊन गेलतो म्हणजे माझ्या आणखीन पण दोघी तिघी बहीण आहेत ना तेनी बोल परत आणि मुंबईच्या तेन आलेल्या त्या सगळ्या अ सगळ्या बाकीच्या भरपूर लांब पण आलत्या मुली किती म्हणजे असं कराड साताराकडन तिकडनं पण आलेल्या हो सगळ्या सगळ्या सगळ्या मापाक म्हणजे वय झालेल्या लेडीज सुद्धा पण आलत्या अगो
हा ती कारण वया हे असणार ग तुमचं माहेरवास् नीच कार्यक्रम सगळां असतोय नई? ते म मंदिर गावात बांधल की
म्हणजे इतकं मस्त बांधलय की नई मंदिर तरी काय सांगू तुला रामांची मूर्ती आहे एक आणि लक्ष्मणआणि सीता आहेत ह्या साइटला लक्ष्मण आहेत ह्या साइटला सीता आहेत मधी राम आहेत आणि हनुमानजी पण मो भरपूर मोठं मंदिर आहे
म्हणजे बघायला जो यायला वगैरे दर्श
अ कधीतरी आलात की गावी आमच्या या बघायचा
हा‌ तेच म्हंटलं कारण तुम्ही एक तुझा कार्यक्रम टेटस वगैरे लावलेल बघितलेलं नाही
ढोल ताशा काय काय सगळ घेतलेलं बाबा आणि म्हणजे असं टॅक्टरमध्येच मुर्त्या बसवलेल्या
हा
आणि बाकीच एकदम सुरुवातीला अम हे होतं टॅक्टर होती अ मूर्त्या होत्या सगळ्या
हा
त्यानंतर सगळ्या म्हणजे ढोल वगैरे म्हणजे त्यानंतर त्यानंतर सगळा बॅजे ढोल वगैरे अस म्हणजे बेंजो होता त्याच्यानंतर सगळ्या एका साईटला म्हणजे लेकी होत्या सगळ्या शिदोऱ्या घेऊन दोन रांगा केलत्या एक त्या साईटला लेकी उभारलेल्या त ग्या
हा
आणि एका साइडला घाग म्हणजे घागऱ्या घेऊन त्या पाण्याच्याच पुन्हा उभारलेल्या गावच्या हा म्हणजे दोन्हींना पण मान दिलेला हा दोघी दोघांनाही मान दिलता हं आणि गावात अख्या गाव बर रांगोळी काढलेली फुलांचा सगळं म्हणजे असं फुलांचा सडाबिडा वगैरे घालून कारण आता गरमीत ते म्हणजे उन्हानं रस्ता वगैरे अस गरम झालता तर ते पाय भाज असंल फुलांचा सडा घालून क कुठ कुठ तरी मॅय घालून आणि जमल जमल तिथं मंडप घातलाय म्हणजे जिथं आपल्याला जमेल कि बाबा इथ अ ओल आहे मॅट वगैरे घालता येत नाही फुलं वगैरे घालता येत नाही तिथ त्यांनी मां
हा म्हणजे माणसांची पण काळजी घेतलेली
हा कारण म्हणजे कसं एक तर लेट झालता भर दुपारच झालती बारा एक नंतर त्यांचा कार्यक्रम चालू झाला सगळा
हा
त्यामुळं सगळ्या गावभर जा म्हणजे अख्ख्या गावात फिरवणार म्हंटल्याव भरती उन्हाचंच गं सगळं
व्हय ते बरोबर आहे की कारण सकाळी एवढ्या लवकर होय आणि सकाळी एवढ्या लवकर माहेरवास येणार पण कशाने बाहेरगावाणं पोरी येणार म्हटल्यावरती त्यात दुर्डीच ते सगळं हा
आणि अस अस नाही की बाबा आता म्हणजे माहेरवासणी येणार एकेकाची कसं म्हणजे घरी आई वडिल असतील नस बाहेर गावी पण असतात ना एक एकजण होय म्हणून त्यांनी माहेरवसनिंची सोय पण केलेली मंदिरामध्ये सगळ्या आख्ख्या गावासाठी ते ना हम् आपला पुलाव केलता आणि आमटी आणि आम बील हा अशिक जे म्हणजे यांना जेवायला वगैरे घालून पोट भरून
म्हणजे सगळ्या माहेर वासनींचं पण माहेरपण पण झालं त्यात
हा माहेर पण त्यांनी म्हणजे त्यांनी तसच सांगताना सांगितलेलं च आम्हा लोकांना की तुम्ही आलात की तुमच सगळ माहेर पण पण होणार सगळ होणार म्हणजे करणार आम्ही असं सांगितलेलं सोड म्हणून सगळ्यानी तुम्ही हौसनच नेलत सगळं
आता अगं तेच पाहिजे की कारण कसं होतंय एकेकाच्या आईवडी दिल नाहीयेत किंवा एकेकाच्या बाहेरगावी राहत त्यात घरच नाहीय तिथ त्यांच प्राॅब्लेम येतोय ना या असल्या जागी जायाच म्हटल्यावर एकतर आपल्याला हौस त्या आपल्या माहेरला जायची मेन म्हणजे असला काहीतरी कार्यक्रम कार्यक्रम असला की इच्छा तर होतीया देवाचा कार्यक्रम म्हटल की ज्याला पाहिजे खरतर एकेकांना कस होतय आपल तिथ कोणच नाही कुणाबशी जायाच कुठ करायच सगळ गारवा वैगरे करायचा झाला तर
आमचं इकडचं मोठ्या मंदिरात नेल तर त्या मोठ्या मंदिरामध्ये एका म्हणजे एका साइडला सगळ्या कळश्या ठेवलेल्या अशा आणि एका साइटला सगळ्या दुर्या ठेवलेल्या अस त्या मुर त्या ठेवलेल्या सगळ्या तिनी आणि मग तिथं सगळं खाणं पिणं वगर घरी झालं त्याच्या नंतर मग सगळ्यांचे म्हणजे गावल्यांचे सगळ्यांचे व्हिडिओ शूटिंग वाल्यांना पण बोलवले ना
होय
ह मग सगळ्यांचच व्हिडिओ शूटिंग वगैरे घेतलं त्याच्यानंतर मग पहिला म्हणजे आ एका साईटून माहेरवासणीनी बोलवलं एका साईटला सुन्नांना बोलवलं असं लाईन दोन लाईन केल्या
हा
आणि मग मिरवणूक चालू केली बरोबर नाही म्हटलीस तर बघ एक दीड म्हणजे एक वाजून वीस मिनिटं झालती बघ मिरवणूक सुरू झालती
हा
ते बरोबर आम्हाला घरी म्हणजे सगळं मिरवणूक म्हण गावभर फिरून येणं म्हण परत म्हणजे अस जागी जागी त्यांनी सगळी सोय पण केलती जवळ पाणी म्हण आंबिल म्हण सरबत
हा
असं सगळं म्हणजे थोड्या थोड्या अंतरावर त्यांनी सोय पण
ह म्हणजे जेणा कुणाला काय खाऊं वाटलं पिऊ वाटलं ह्या उन्हाळ्यात कसं पण जास्त करून जास्त खाण्या पिण्याकडे कुणाचं लक्ष नस
खरं पाणी म हा मग त्यांनी तशी सोय पण केलत्या जागोजागी बाटल्या ठेवलेल्या पाण्यांच्या अ म सरबत म्हणजे सरबत ग्लास मध्ये ओतून कस एका टेबल टेबल वर मधी मधी
हा
टेबलवर सरबत ठेवलेले एका म्हणजे लास्ट ला सगळं म्हणजे कार्यक्रम जेव्हा आम्ही मिरवणूक वगैरे करून आलो कणी जागेवर बसलो सगळं मंदिरात ठेवलं तिथे राम मंदिरमध्ये सगळी मिरवणूक झा झाल्यानंतर एका साईडला दुरोड्या ठेवल्या सगळ्या एका साईटला घागऱ्या ठेवल्या आणि मग बस सगळ्यांना तिथे एक म्हणजे मोठं तट वगैरे मॅट मंडपात बसवलं सगळ्यांना आणि मग परत आणि आंबिल वगै दिली हळदी कुंकू दिला मग सगळ्या माहेरवासणीसणी आ हळदी देऊन त्यांच्या शिद्दोरीमध्ये ते आहेर घालून
हा ओट्या घालतात आमच्याकडे पण ते म्हणजे देवळातनी तसं करत्यात ओटी भरून लावून द्यायची माहेरवासणी तिची
मग ते नाही नाही त्याने काय केलं म्हणजे कस एक का घरातल्या दोघी पण येऊ शकतात ना
हा
मज समज एकटीला साडी दिली तर मग एकटीला ते बर नाही वाटणार
होय
म्हणून त्यांनी काय केलं एक एकाला दोघी असल्या तरी चालतील त्यांनी विचारून विचारून कनी अ म्हणजे विचारली ही दुरडी कुणाची आहे तर आपलं नाव आपण जर सांगितलं त्यांना माहित होण आम्ही दोघी आल तेघी आल दिसत होतच ना आदल्या दिवशी गेल्यामुळे सगळ्यांना मग आम्ही सांगून आम्ही पण त्यांनी आम्हाला विचारलं पण बाई किती आलाय तर दोघीजणी नाय तर तीघीजणी मग तिनी त्या हिशोबानुसार दोघी असल्या आल्या असल्या तर दोघींचे पिसं म्हणजे वटी एका कॅरी बॅगमध्ये पीस घातलेला नारळ घातलेला तांदूळ आणि लाडू दोन दोन घाल घेतलेले नंतर शिदोरी मध्ये आणि वेगळी केळी पाच लाडू वाढ काय का जे म्हणजे मकमलपुऱ्या वगैरे सगळ्यांच्या आलेलेच कि आज
हा त्यांच्यातलंच थोडं थोडं सगळ्यांना
त्या त्यामधलं अगदी थोडं थोडं थोडं थोडं सगळ्या शिदोरीमध्ये घाल हालून आहेर घालून दोघींचा आता दोघींचा तिघींचा असला तिघींचा एकटिच असलं तर एकटिच घालून देऊन सगळ्यांना हळदी कुंकू देऊन कार्यक्रम केला मोठा हरिपाठ म्हणजे भजन असं मोठ्यानं कारण अस गोल करून आम्हा सगळ्यांना म्हणजे मान दिला गं त्यांनी सगळ्यांनी
ते छान केलं आणि खरंच की असा कार्यक्रम असला की पोरींना पण जायला ह्याला भारी वाटतय
मग मजा आली सोड मस्त मजा आली एकदम मस्त
होय बाहेर फेरायाला जाण्यापेक्षा
आणि हा कार्यक्रम परत येत नाहीत ग एकदा एकदाच होतात अगं
होय पुन्हा पुन्हा कोण करणार हे कसं देवळाच होतं एकदा झालं पुन्हा कोण करणार
होय म म्हणून मग टाईम काडून आम्ही गेलेलो मग म्हटलं आता सगळच कामं पण होतात म्हटलं वास्तूक पण होतो त्या म्हणजे आणि दोघी म्हणजे एक सख्या चुलत बहीणीची पण अ लग्न होतं आणि एकट्यांची म्हणजे लक्ष्मी यात तर आपण उद्योदिक
हा ते भारी केलीस एकदम सगळं झालं ग त्या ऐका हेज्यातन बर झालं गे चालतंय बर बर
तिला जातेस सगळ्या तीन ला जाचील ना
होय तीनला जातोय की आता चालतय बर बर हा